हॅलो हाआवाज येतोय का? हो येतोय माझा येतोय का? हो हो येतय काय आणि काय करताय जेवण वगैरे झालं का? हो जेवण झाल, मग काय बनवल होत? मिसळ आज वांग, बटाट्याची भाजी अच्छा मी आज छोले बनवले होेते. हम्म. काय मग तेच तेच भाज्या हा ना हो कंटाळा येतो काही सापडत पण नाही, सकाळ संध्याकाळच तेच रडगान असत. हा ना दोन दिवस सुट्टी होती हा ते काय बनवावं काय बनवावं परत घरच्यां व घरच्या लोकांच पण वेगळेच असत. हे खाणार नाही ते खाणार नाही. हा ना बनून बनून नवीन काय बनवणार ये. हम्म आज म बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम चालू असेल बर का माझाच आवाज मला परत रिटन ये मला पण होतंय असं.
हो ना.
हा बारीक माझच आवाज मला ऐकू येतोय.
हूं प्रॉब्लेमच चालू ये कायतरी
हम्म काय म याओ आमच्याकडे जेवायला कधी येता.
येऊ येऊ एखाद्य दिवशी येऊन जाऊ हो हो चालेल चालेल. चालेल, बघू ना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा
बोलो बोलो माझं जमतच नव्हतं म्हटलं चला आज यांना फोन
हा ओ
हम्म हम्म काय खाणार मग कसला बेत करू स्वयंपाकाचा.
आता धोंडा खाऊन खाऊन त कंटाळा आलाय. आपली साधी भाजी
आपली साधी भाजी पोळी चालेल, हा हो पुरणपोळी वगैरे ह.
हा
हूं हूं मला पनीरची भाजी वगैरे चांगली बनवता येत म असं काय पनीरची भाजी, अं व्हेज पुलाव वगैरे अस हा
हूं अं
काजूची भाजी कारण नव्हतेचं पुरण आंबा रस खाऊन कंटाळा आला. हो ना सारखं सारखं तेच ते आपण ते म्हणतो आपण वर्षानीच खातो आंबारस पण ते खायची नंतर नंतर कंटाळा येतो. हा आणि पहिल्या सार ती गोडी पण नाय वाटत वो पहिले किती लोक एक एक दोन दोन पुरण पोळ्या खाऊन जायचे.
हो आता एक
पण नाही खाल्ली एक पण खायची जीवावर येते हा ना पहिल्यासारखं आता खाऊ पण वाटत नाई नाई. मी तर क कधीतरीच ते पुरणपोळीला तोंड लाव ते नाहीतर थोडासा सारभात घेऊन घ्यायचा त्याच्यात कुरडई वगैरे चुरून घ्यायचं आणि तेच खायचं हुं हू हुं आमच्या घरात तर फक्त वाटीभर पुरण लागते. ह आणि परत ते पण जर सकाळी जर बनवलं ना पुरण तर संध्याकाळी नको हा हा ना आणि ते उरतच किती पण कमी बनवा ते उरतच कमी बनवा ते उरतच ना आणि मग हे म्हणतात तुला माप ते बनवते जादा कस काय बनवणार आता कस काय आता ते वाटीभर पुरणमध्ये किती कमी बनणार ते पुरणपोळी पूरणासारखी वाटायला पण पाहिजे ना नुसतं नावाला पुरण भरून पण नाही
हा आणि पुरण जर उरलंन जर म्हटलं ना आता दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी मग चपाती नाही पोळ्या करते दोन- तीन प पूरणाच पीठ आहे करते करू का नाही नाही उरल तर तूच खाय आम्हाला अजिबात देऊ नको असं म्हणते मग करावं कसं?
हा न म कसं हो ते पण विचार आमच्या इकडं तर ते सार ज उरलेला असला ना आता संध्याकाळी का ते बाजारीचे भाकर वगैरे करून ते खाल्लं जातं पण ती पुरणपोळी अक्षरशः आठ-आठ दिवस पडते म माझी आजी ते सुकवून टाकते. मग सुकलेली किंवा तिला तूप पामध्ये असं परतवून देते तस तरी खातील बुवा असं म्हणून
हा हा हू हू
आमच्यात तसं पण नको म्हणतात. अन् नाही आजकालच्या मुलांना तर आवडतच नाही आपण थोडंफार खाऊन घेतो. हा आपण खातो आपल्या ते कस फेकायची इच्छा होत नाही त्याच्या एवढं महागामोलचं असतं किती डाळ किती महाग भेटते. तूप किती महाग हाय तर मग आणि ते सण वारला केलं नाही तर ते पण बरं नाही वाट टत मग
हा करावच लागतं ते
हुं
हुं
बाकी आवरलं का तुमचं घरातलं? हा आवरून झालं आता जेवण वगैरे झाले बसलेच होते म्हटल चला आता फोन करू.
हुं
हम्म
तिच मग दोन तीन दिवस जमलं नव्हतो वो करायला कॉल आणि आणि आज फुल रेंज वो तीस
होती सकाळी मग काय अचानक हा ना माझं पण तसंच होतं सकाळी सकाळी मला फोन येत होते, पण ते उचलायला मग बाकीचे घरातले काम पण करायची मी खूप लोकांचे मग उचलेच नाही म्हटलं आता जेव्हा रिकामं होणार तेव्हाच फोन करेल सगळ्यांना.
आणि काहींच कसं ओ दुपारी झोपायची वेळ असते मग कसं काय करावं असं पण विचार येतो ना.
हा तेच ना.
हम्म
आपल्याला तर नाही वेळ भेट ते झोपायला, ऑफिस मधून यावं हा हम्म
मग सक् काही नाही नेमकी एक जणीचा काॅल आला तेव्हा नेमकी चपात्या बनवत होती. सकाळी नऊ वाजताच कॉल आला होता मग म्हटलं आपण दुपारी करू.
ह ना आणि आमचं पण कसं असतं, ऑफिसला जायचं, ऑफिसच काम करायचं, ऑफिसमधून आलं दुपारी आलं किंवा परत ते घरातल आवरायचं सकाळी तसंच सोडून गेलेली असते कपडे वगैरे ती भांडी, तिकडून येऊन परत इतकी जीवावर येते स्वतःसाठी जेवण ब
जेवण बनवायला
एकट्यासाठी बनवायला पण खूप कंटाळा येतो. कंटाळा येतो
तेच ना
हम्म मी तर तुरमुरे मुरमुरे खाऊन पण टाइमपास करून घेते. काय बनवाय स्वतःसाठी काय बनवायचं. रोज रोज हा जीवावर येतेे एकटं राहिलं हम्
सकाळी नाश्ता करता ना?
हो नाॅफीस मध्येच करून घेते. आज तर शनिवार होता मग ते पूर्ण कपडे जमलेले सगळे कपडे निघाले धुवायला. त्याच्यातच टाईम चालाय. नाही मी हातानेच धुते कारण आम्ही इकडं याच्यात म्हणजे भाड्याच्या रूम मध्ये राहतो ना, मग जास्त सामान नाही घेतलं बाकीच घरीच टाकून आलोय.
अच्छा हो का हम्म.
मग हातानेच धुवावे लागतात.
हा
हम्म, शनिवार रविवार सुट्टी असते काय तुम्हाला? हो शनिवार, रविवार सुट्टी असते.
अच्छा मग
हा सगळे एकठ्ठे कपडे असतात. रोज जमत नाही टाइम पण भेटत नाही, दुपारी यायच तर दुपारी कुठे इच्छा होते. कामावरुन आल्यावरती हा हम्म. हा मग मी सुट्टीच्या दिवशी सगळं काम काढते मग. मग काय? आराम पण काम पण करून घेत, हा एक दिवस पूर्ण काम करून घ्यायच, दुसऱ्या दिवशी पूर्ण आराम करायला हा. तेच ना
हम्म दोघेच असता का मग तुम्ही?
घेच असतो. आणि हे घ्यायचं पण आता तरी थोडं थोडं करत एवढा सामान होऊन गेलाय तर आता जेव्हा अ कस भाड्याच्या घरामध्ये आता सामान दुसऱ्या रूम मध्ये टाक कायचा राहिला तर परत एवढा सामान उचंल ठेव करायला खूप त्रास होतो. हम्म. आता कसं मग म्हटलं आता स्वतःच झालं की मग. च तिकडं गा आणि आमच गावाकडे आहे ना. सगळं डबल डबल सांमाणून गेलं आमच्यात. कारण एवढं गावावरून लांबून आणायचं तेवढं गाडीला भाडं द्यायचं त्याच्यापेक्षा इकडं नवीन घेतलेलं परवडतं म्हटलं मग आम्ही तसं करून टा. को तड डबल फोर. आता तेी सगळं डबल होऊन गेलं सगळं आमच्याक. डे आणि असं पण नाही दुसरा भाऊ वगैरे त्याला जाईल ते वाटायला. नाही आम्ही एक तेच तर ते सगळं. बेड बेड घर गावाला चार बेड तरी इकडं बेड घ्यावा लागलं.
अरे देवा!
मग गावी कधी जात गावी आता असं सुट्टी वगैरे असली की तेव्हा जातो. आता आमच्याकडं मी खानदेश. आमच्याकड कानबाई वगैरे असेल तर तेव्हा. जाऊ मग श्रावण वगैरे मध्ये हम्म. आणि कसं अस दोन तीन दिवस असं परवडत नाही मग आठ एक दिवस गेला बरबत. त ते एक दिवस जायला. बर हे असंच लागून जात हं ट्रॅव्हल्स गेलो कि मग दिवसा उतरतो सकाळी.
खूप म्हणजे असा टाइम चालला जातो आणि एकण दोन दिवस मन पण नाही भरत. गावाला गेलं म्हणजे सगळेच बोलवताात आमच्याकडे या. कडे याहं.
हम् ह हम्.
हा आम्ही काय करतो मग आमच म्हणजे. ववर्क फ्रॉम होम असत ना तर ते ब्स असत आम्हाला. म्हणजे दहा दिवस दिवसाम दिवसामध म्हणते महि. अजून दहा दिवस जायचं असत ऑफिसला. मग जर गावाला जायचं राहिलं ना तर ऑफिस करून यायचं. ते दहा दि दिवस उरू द्यायचे म्ह गावाला गेलं की ते दहा दिवसाच बॅलन्स वापरायचं मग. घरून काम करून म्हणजे गावाला गेलं तरी आराम नसतो. त घेऊन जा ला लटॉप सोबतच न ला. तिथून काम करायचं.
अरे म्हणजे कुठे आहेयच का म.
ते एका टाईमाला ते बरं पडतं की कंपनीमध्ये जाऊन काम करायचंय. पण हे असं नाही बरं पडत. सोबतच न्यावां लागतं कुठे पण.
तीच ना बायकांचं तर नाहीच हो कुठच नाही होत ना.
कुठे पण जा आपल्याला काम करावंच लागतं थोडफार का असेन आराम नसतोच.
आराम नसतच.
हम्.
बाकी मग तुमचं काय चाललं. आमचं का नाही आमचं लग्न होतं का दो दिवस काम चालू. अच्छा गेले का मग पावणे मंडळी.
हो गेले गेले आज नि म्हणतय.
हा.
चालेल मग मी करेल मग नंतर ह बोला ना. एक कॉल करून ठेवु का मग मी इकडं म्हणजे आपले दोघांचे एक एक होऊन जाते हां ठिक आहे. ठीक ठीक आहे चालेल लावते लगेच